हो हॅलो आवाज
हॅलो
हा आवाज येतोय माझा
तुमचा आवाज येत नाहीे माझा आवाज येतोय का
हो हो तुमचा आवाज येतोय माझा आवाज येतोय आता
हो हो आत्ता आला आता रेंज आहे थोडं रेंज प्रॉब्लेम आहे काय
हो थोडस आहे बघा आता येतोय ना व्यवस्थित
हो हो येतोय.
एक्च्युली मॅम कॉल करण्याच कारण की मला तुमच्याशी दहा मिनिट एका सणाबद्दल बोलायचं होत म्हणजे सगळेच जण दिवाळी, दसरा याबद्दल बोलतात मग मला मकर संक्रांत या सणाबद्दल तुमच्याशी बोलायचं होत तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का
हो हो नाव आय एम फ्री तुम्ही बोलू शकता
हा तर आता बघा मकर संक्रांत म्हटले की आपल्याला आठवतं ते तिळगुळ घ्या गोड गोड गोड ला तर म्हणजे मग आमच्या भागी कस मी साजरी करतात ते सांगते आणि तुम्ही तुमच्या म्हणजे तिकडे कसं साजरी करतात ते सांगा मध्ये मध्ये तुम्ही हा हा म्हणू शकता ता हा
ओके चालेल
हा तर मकर संक्रांत म्हणजे बघा सूर्य आहे ना जो आपला तो धनु राशी सॉरी मकर राशीमधे धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांती अस म्हंटलं जात आता तुम्हाला माहित असेल मकर संक्रांत. ती तिथी प्रमाणे कधी साजरी केली जात नाही आपल्या जो इंग्रजी महिन्यातील जानेवारी महिना असतो ना त्याच्या चौदा किंवा पंधरा तारखेला ही मकर संक्रांत ठरलेली असते. आता मकर संक्रांती ही थंडीच्या दिवस हा आता ही म मकर संक्रांत जी आहे ना, ती थंडीच्या दिवसामध्ये येते मग तुम्ही जर बघितला असचीला की त्या दिवशी आपण जे वस्त्र म्हणजे साडी वगैरे नेसतो म्हणजे कपडे वगैरे घालतात मुली तेन त्यावेळी काळ्या रंगाचे घालतात आता नेहमी अशुभ मानला जाणारा हा कलर त्या दिवशी त्याला खूप मान्यता दिली जाते तर अस का? तर त्या दिवशी ना म्हणजे असं म्हंटलं जातं की खूप थंडी असते आणि मग आपल्याला उपदार पणा मिळावा म्हणून आपण जो काळा कलरची म्हणजे वस्त्रे असतात आपण त्या दिवशी परिधान करतो आणि त्याला खूप मान्य म्हणजे महत्त्व त्या दिवशी दिलं जातंय. बरोबर ना. हो हो अगदी बरोबर
हो
तुमचा आवाज कट होतोय थोडं नेटवर्क एरियामध्ये जाता का? हो
हो हो अगदी
सांग की मग तर मग त्यानंतर आता मकर संक्रांत बद्दल सांगायला गेलं तर हा स्त्रियांसाठी खूप खूप महत्वाचा सण मानला जातो म्हणजे त्या दिवशी स्त्रियांसाठी हळदीकुंकू कुंकवाचा कार्यक्रम देखील साजरा केला जातो, एकमेकांना भेटवस्तू वस्तू वगैरे दिल्या तुम्ही जरा बाहेर जावा की हॅलो आता आवाज येतोय
हॅलो तुमचा आवाज येत नाहीये मला हॅलो
करतय तुमचा आवाज येतोय मला
हॅलो ओके बोल
हॅलो
बोला
आवाज येतोय हा तर त्यानंतर मग मकर संक्रांतीच्या वेळी त्या दिवशी आपण मकर संक्रांतीच्या वेळी एकमेकांना तिळगुळ वाटतो. तर आपण तिळगुळ का वाटतो? तर तिळात हि मम्मे आत का आलती सांग बघू? त्या दिवशी आवाज येतोय तुम्हाला माझा
होय
शांतपणे तिथं उभारून ऐका जरा व्यवस्थितपणे हालू नकासा ऐकू येतोय काय आवाज तुम्हांला? हॅलो हॅलो तर आपण मकर संक्रांतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतो आता तिळ आणि गुळ बद्दल मी तुम्हांला सांगत होते तर तीळ आणि गुळामध्ये ना खूप उष्णता असते आणि जी संक्रांत असते ती थंडीच्या दिवसामध्ये येते. म्हणताना आपण त्यावेळी ना तीळ आणि गुळ वाढतो आणि आपण गोड अस संदेश त्यावेळी देतो. म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अस आपण गोड असा संदेश लोकांना देत असतो. गल्लीतील लहान मुले एकमेकांच्या घरी जातात तिळगुळ देतात एकमेकांचा आशिर् शिर्वाद घेतात. आणि तुम्हांला माहिती आहे काय मकर संक्रांतीच्या दिवशी ना लहान मुलांचे बोरन्हाण किंवा ज्या लग्न झालेल्या स्त्री असतात, त्यांचे बोरनान केले जाते, म्हणजे तिळगुळ्यां-
अक्च्युली लग्न झालेल्या बायकांच म्हणजे- हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो आणि बोरन्हान हा लहान मुलांसाठी साजरा केला केला जाणारा सण असतो, जे बोरन्हान आता जस्ट पहिल्यांदाच बघीतला आहे, आमच्या घरासमोर - बाळ आहे आणि त्याच मकर संक्रांती मधे- केलेलं होत, म्हणजे फॉर एक्झमपल मी तुम्हाला सांगते की तो कसा सण साजरा केला होता- तुम्ही थोडं तुमच्या बद्दल तुमच्या येते कसं सेलब्रट करतात हे सांग तर आमच्या येथ सांगते, म सांगते तर म- मकर संंक्रांती दिवशी आमचे ते सकाळी लवकर उठतात, - परत काळा ड्रेस परिधान करतात, तरी दहा वाजता आणि त्यानंतर- आ मी काळे कपडे घालतो, काळे कपडे म्हणजे सगळेजण काळे कपडे- प्रदान करतात असं म्हणतात की, मकर संक्रांती दिवशी जसं की तुम्ही सांगितला धनुराशीमधून मकर- राशीमध्ये प्रवेश करतो सूर्य तर त्यामुळे आम्ही- काळी कपडे घालतो आणि सर्वजन काळी कप- कपडे घातल्यानंतर मस्तपैकी म्हणजे शृंगार वगैरे म्ह जस की लई आसणत वगैरे नाही, तर प्रॉपर शंग शृंगार करतो- त्यानंतर आम्ही- म म्हणजे देवाला जाऊन येतो, आपल्या घराजवळील वगैरे देव वगैरे असतात तर ना त्या देवाला जाऊन तेथील आशीर्वाद वगैरे घेऊन अ देवासमोर तिळगुळ - ठेवून मग दुपारपर्यंत म्हणजे, दुपारी आमच्या इथे जे लहान मुलं असतात, त्यांचा बोरणारा हा सण साजरा- केला जातो, कसं ते मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम डेकोरेशन के जात आपल्याला- आता आधुनिक जग आहे, त्यामुळे डेकोरेशनचं वेगवेगळं सामान आपल्याला मिळतं जसं की, पताके पतंग असू देत, पताके असू देत, वेगवेगळ बोरन्हानच कीट असू दे- त्यामध्ये चॉकलेट्स असतात- चॉकलेट ची आंघोळ केली जाते, वेगवेगळ्या बिस्किटाचे आपण बिस्किटाच पण बघतो वेगवेगळे प्रकार- आलेले आहेत क्रीम बिस्किटे, साधे बिस्किटे, त्यामध्ये आकार देखील वेगवेगळे आहेत, साईज देखील वेगवेगळे आहेत, तर ती वेगवेगळे बिस्किट आहे ज्याच्या त्याने आंघोळ घातली जाते, म्हणजे आपण जस चरमुरे वाढदिवसाला अंगावरून- म्हणजे अंगावरून त्याच्या डोक्यावरून टाकतो, तर त्या पद्धतीने चिरमुरे देखील असतात- कॅडबरीज देखील असते, - वेगवेगळ्या कॅडबरीज, तर हे सगळं असं गोड पदार्थ जे लहान मुलांना आवडतं खाण्यास- तर ते सर्वप्रथम आम्ही सगळं आणून ठेवलं होतं, त्यानंतर डेकोरेशन हे खूप छान पद्धतीने केल होत, डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही त्या बाळाला- देखील काळ्या कपड्यांनी किंवा ते डेकोरेशन जास्त करून काळा ह्याच्यामध्ये करावा असं म्हण तात, तर काळा कप- ड आम्ही त्याला प्रदान केलं बाळाला म्हणजे घातली खूप छान त्याच देखील आवरलं आणि मग त्याचं बोरनान केलं बोरनान प्रथम त्याला ओळ- झाली, हळदी कुंकू वगैरे झालं, मग प्रत्येकी घराजवळच्या सर्व स्त्रिया आल्या होत्या ना आपण बोल- त्यांना तर प्रत्येकीने- त्याला आंघोळ घातली, त्याची ओवारणी केली, त्या त्याला भरपूर आशीर्वाद दिला. आणि त्याच्या पुढील म्हणजे जीवनासाठी देखील बेस्ट आँफ लक दिलं आणि या पद्धतीने खूप छान पद्धतीने हा बोरन्हान सण साजरा झाला. आणि ज्यावेळी मी आंघोळ घालत होतो ना, की बिस्किटांचे असू दे, चिरमुऱ्यांचे असू दे- कॅडबरीचे असू दे किंवा चॉकलेटची- त्यावेळी आपल्या घरात जव लहान लहान मुली असतात ना, तर त्या चॉकलेट्स वगैरे घेत उचलतात कॅद वगैरे येतात, म्हणजे तो एक मान आहे ती चोरी नसून किंवा हवरेपणा नसून तो मान- आहे असं म्हणतात किंवा ती प्रथा आहे असं म्हणतात. तर त्या पद्धतीने ते सर्व अस सेलिब्रेट झालं आणि त्यानंतर जस की तुम्ही- बोललात, हँलो? बोललात की, - स्त्रिया देखील, म्हणजे स्त्रियांच देखील बोरन्हान केलं जातं त्याच पद्धतीने केलं जात त्यांना हळदी कुंकू लावलं जातं, पाया म्हणजे ते छोटे असतील तर त्या पाया पडतात. जर मोठ्या असतील बाई काय तर ज्यांचं गोड म्हणजे अ हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्या पाया पडतात. भेटवस्तू दिल्या जातात आणि खूप छान पद्धतीने हा सण साजरा करतात. आणि त्याच दिवशी रात्रीच लहान मुली असू देत किंवा मोठ्या मुली असू देत म्हणजे ज्यांना हाऊस असते किंवा त्यांना साडी वेअर करावंस वाटते, त्यांना ड्रेस घालावा वाटतो रात्री प्रत्येक घराजवळ म्हणजे घरोघरी जाऊन पॉसिबल होईल तितकं लांब लांब जाऊन तिळगूळ देतात म्हणजे तीळ आणि गुळ हे मिक्स करून एक पदार्थ बनला जातो त्याला तिळगूळ असं म्हटलं जातं आणि तिळगूळ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात आणि असं बोलतात की तिळगूळ घ्या गोड बोला, आमच तिळगूळ सांडू नका, आमच्यासोबत भांडू नका, असा विविध म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने संदेश दिला जातो आशीर्वाद घेतला जातो आणि प्रत्येक घरी अस केलं जात, तर खूप छान पद्धतीने हा सण साजरा कर खातात आणि हा सण देखील मला खूप छान आवडतो आणि खूप
हो हो त्या दिवशी आता म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राला आवडणारा खाद्यपदार्थ पुरणपोळी केली जाते म्हणजे संक्रांती वेळी गोड पदार्थ केला जातो, आणि त्याचा दुसरा आणि अशी पतंग देखील उडवतो, म्हणजे पतंग उडवण्याची जी काही
हो आमच्या इथे पाच दिवस, हा पाच दिवस पतंग उडवला जातो. स्पर्धा देखील असते आमच्यावर गच्चीवर देखील म्हणजे माडीवर देखील पतंग उडवले जातात.
हो आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण संक्रांतीला गोड पदार्थ करतो आणि त्याच्यानंतर येणारा म्हणजे माझा आवडता सण म्हणजे किंक्रात म्हणजे त्या दिवशी आपण घरी मांसाहार माणसं हर सगळेजण खातात. कि, त्यावेळी भोगी असते, भाजी भाकरी त्याच्यानंतर संक्रांत म्हणजे गोड पदार्थ आणि त्याच्यानंतर मांसाहार म्हणजे विविध रूपांनी हा सण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी बनलेला आहे. आणि सर्व जे शेजारी असतात ते एकत्र येतात महिला एकत्र येतात त्यांचा हळदी हळदि कुंकाचा कार्यक्रम ठेवतात. लहान मुले गल्ली गल्लोगल्ली जाऊन अ तिळगुळचा संदेश देतात अशा प्रकारे हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो तुम्ही तुम
हो खूप छान पद्धतीने माहिती तुम्ही सांगितलात, खूप छान वाटले.
हो थँक्यू तुम्ही देखील तुमचा मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ह
हो थँक्यू.